हॅलो.
नमस्ते दीदी.
हां आवाज येतोय ना माझा?
हा येतोय येतोय मला, तुम्हाला येतोय ना माझा?
हो हो येतो.
अच्छा, झालं जेवण?
हो हो झालं तुमचं?
आमचं पण झालं, आत्ताच झालं.
हां हां हं हं
म आता आपण एका म्हणजे विषयावर डिस्कशन करूया काय गाव आणि शहर याच्याबद्दल?
हा चालेल ना.
तर मला काय म्हणायचंय. गाव आणि शहर तुम्हाला त माहितीय, तुम्हाला कुठे राहायला आवडतं गावाकडे कि शहराकडे?
शहराकडे मी शहरातलीचाय.
अच्छा
हा ह तुम्ही कुटले.
तासगाव?
तुम्ही बोलताय कुठलं, हा
हा हा तासगावचंय काय? मी सांगलीचीये, सांगली.
हा हे खरं परत कर तसं तुम्ही म्हणताय की ठीके माझ्या माझ्या मते मला गाव छान वाटतं, तिथले लोक एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. सण उत्सव सगळे साजरी करतात त्यामुळे आपुलकी वाढते. गावातनं तर कसं सकाळी पक्षांचा आवाज हिरवीगार शेती आणि ताजी हवा मन प्रसन्न करून जाते त्यामुळे मला गावातलं साजीवन